हॅलो नमस्कार.
हम् कश्या आहात तुम्ही.
नाही चाले क करता संडे आज.
उठली होती मुलं झोपलेलेत
हम्म
अच्छा आता सांगत मुलां ज झाला ना वगैरे तर बघूया थोड्यास काम करूया हो थोड्या आम्ही बघूया बाकीचे काम करूया अस सक सकाळी जरा फ्रेश वाटतो
हो प्रेश वाट नाही सकाळी जेवढं लवकर अ चांगलंय वा वातावरण तरांगलंय आमच्याकडे ज लवकर उठलं नव्हं आपल्यालाी लवकर लवकर आवरलं बी जात आपल्याला थोडसं बरं वाटत नाही ब आज लव रूटली फटापट कामं बी होऊन जातात हम
स्वतःला वेळ भेटतो आपण आपलं काम पण करू शकतो ना जस दिवसभर म्हटलं मुलगा सासर सासरा ये त्याातच वेळ जातो हो
हम्म, हम्म, हम्म
हम्, हम्म
हम्म आता कॉलेजच्या मुले हॅलो
हो हो आवाज येतोय
हो येतोय तई सांगणार होते ना तुम्ही कॉलेजच्या मुलीविषयी
हो कॉलेजचा मुली कॉलेजच्या मुलींचा खूप अवघड झालंय सध्या परिस्थितीत ल जॉब वगैरे ह्या गोष्टी करियर
हो ह ना
काईंमध्ये काहींमध्ये हाय झप करण्याचे काय तर काही लक्ष देत नाही जात टाइम पास करता मोबाईल मु तर खूप नुकसान चालू आहे करयार मुला मुलींच आता हो ज्याला कळेल त्याला पण इन्स्टा मुळ तर खूप सध्या इन्स्टा खूप लोक युज करतय ना
आणि नको, नको अशा गोष्टी करतायत
नको, नको ते नि आपण म्हणतो मुलं मुली पळून जाण्याचं कारण पण मोबाईल मुळे खूप वाढलेलं आहे
हो मोबाईलमुळे बी आणि हे कलयुग बी लागून गेले हो ताई आता
तर य म्हण आ
कलयुग लागायला पाच हजार वर्ष झाले आता
हो
हो पाच हजार वर्ष झाले आता लागायला अजून तर खूप म्हणजे खूप वेळ आहे कलकी अवतार तर भगवंता घेईल आता पण अजून खूप वेळ जेवपर्यंत आपली प राहील का नाही राहील आपण आपली नंतरची पिढी ते आपण आज आपल्या पहिल्यापासून आपण जर लहान मु मुलांना जर संस्कार दिले ना श्लोक
तेच मला म्हणायचे आई वडील काय करता मुलांना मोबाईल देऊन टाकत लोकर, लोकर ते मु कॉलेजला जाता वगैरे काही बघता त्यांच अभ्यासाकडे पण लक्ष राहत नाही सारख मोबा अभ्यासाच्या नावा खाली मोबाईल घेऊन बसता काही काम सांगितलं नाही आम्हाला अभ्यास मोबाईलर अभ्यास करत आता तुम्ही सांगा मोबाईल वर एत अभ्यास असतो पण एवढा थोडी मोबाईल अभ्यास कोण करत एवढ ध्यान देऊन अभ्यास करत कोणी मोबाईलच राहतात अस किती डिस्टर्ब व्हायचं काम
हो ना
मोबाईल मुळे खूप नुकसान होतं आहे मुला मुलींच
आणि जेव्हा आपलं आपण होते तेव्हा लहान लहान तेव्हा आपल्या याच्यात मोबाईल होता ने तो छोटा मोबाईल होता.
छोटा मोबाईल होता परत आई वडिलांचा धाक असायचा. मोबाईल बघता येत नव्हत त्यांच्या परवानगीशिवाय हात पण लावता येत नव्हतं.
आजी बाबांशिवाय आपण बाहेर जायोच नाही. मामाच्या गावाला बी जायचं नाही कुठे जायच नाही मामा मावशींकडे आई तू येशील त मीच येइन तुझ्या बरोबर आसं म्हणायचो.
हो आता त कोणी कुठं जाता म दुसरं काय मैत्रीण एक हाय त्यांची पार्टी वगैरे काय असतं कुठे ट्रिपला जाता
हो ना
खूप चालून
या मोबाईल मुळे बी बिघडलेले हे.
हो मोबाईल मुळेच मला काय सांगते मोबाईल मुळे खूप हाल्ली नुकसान झाले. जस छोट्या पासून जरा तर तुम्ही मोठ्या माणसापर्यंत धरा मोबाईल च
का ओ तुम्ही जर मुलं आलं थोडस लहान एक दोन वर्षाच झालं तो जेवण नाही करत चल त्याला मोबाईल मध्ये गेम लाव तात तेव्हा त्याला खाऊ घालतात त्याला पहिल्यापासूनच हा पहिल्यापासूनच त्याला मोबाईलची सवय लावता तर तो पुढे त होईल त्यासाठी माग अजून कामात चांगल्या कामासाठी तर सांगा तुम्ही पण असे कार्टून वगैरे आसे लावतात त मग कशाला ते हे होईल बरं
हो कारडून बघदा परत मोबाईलचे चाळे वगैरे अभ्यास कर रून मग
मग आपण जर मोबाईलच्या ऐजी तिथं देवाचे गाणे लावले, या एबीसीडी लावले, पाडे लावले श्लोक लावले, समर्थांचे एकशे पाच श्लोक हे ते लावले तर मग आणि आपलीच पिढी आपण स्वतःची पिढी आपण घडवू शकत नाही एक गोष्ट ये आपण मुद्द्यावरती प्रत्येक बाईने जर ठरवलं शिवाजी अ शिवाजी महाराजांची आई होती
हो
हम् तिने कसं जिजाऊ सारखे शिवाजी महाराजांना घडवलं तस हा प्रत्येक आपल्या भारता ची आईनी जिजाऊ सारखीच प्रत्येक आईने आसं ठरवायला पाहेल की माझा मुलगा सुद्धा चांगला जिजाऊ शिवाह महाराजां सारखच घडला जायला पाहिजे
हो मग बरोबर हेना तस त हे त पग नक्की करायला पाहिजे
आणि ही सगळी हम् सगळी मिटिंग समाजाची कार्यालयामध्ये सगळं असं
हो, हो ठीक आहे हो बरोबर
कोणाला असं वाईट लागणारच नाही कोणती बी आई असेल तिला असं वाईट वाटणारच नाही.
नाही वाइट नाही म्हण हो आणि काय झालं जे करियर करणारे आहेत का मुलं मुली ते खरंच करतात बरं का ज्यांना जाणीव हे आई बापाची वगैरे आपण हे केल्यानी हे होइल ज्यांना शेतीमध्ये कष्ट आहे बघा शेती करी वर्ग अस बरोबर त्यांची मुलं घेतो मी त्यांना माहि अरीे आपल्या आईवडंनी शेती केली एवढं हडकाचं पाणी पाणी करावं लागतो खूप कष्ट कराव लागत ना. मग आपण काहीतरी केलं पाहिजे वेगळं काहीतरी शेतीमध्ये म्हणजे आजकाल कसं झालंय. पाऊस नाही वेळेवर औषध खूप फेरण्या खूप खूप खूप प्रकार निघाला. खर्च मुलं बघतरे यांना तर एवढं हाल काढाव लागतो एवढा त्रास. च्यामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे ज असे त्या मुलांमध्ये पण मुलपण काय करतात जाता परत शिक्षण वगैरे घेतता परत लायब्ररीज वगैरे जाऊन बस. अभ्यास करणं रात्र दिवस होताला वेळ देण. कवा मिलिटरीची तयारी करणार. झालं पोलीसाठी तयारी करण वगैरे झालं खूप खूप म्हणजे प्रीत. करत असे पण मुलं मुण आहे सध्या का स्वतःच्या करिअरसाठी लक्ष देण्यासाठी. पण ह काही नणता मर आपल्या आई वटिलां ते चांगलं. तर कशाला बसायच. एवढं तरी पण ज्यांना खरंच जाणीव होेते खरंच पुढेच आता गरीब वर्ग म्हटलं.
ह् जाणी जाणी होते तोच मग नाव बी. कमव शकतात ना मग ते. आणि समोरचे लोक साहजिक सांगतात नाही ब हम.
तुम्हाला सांगते आमच्या इकडे एक. हो मग आमच्या इकडे एक मुलगी होती हो. तुम्हाला सांगते खूप खूप कर करा. मुलगी होते बर अक्षरश तिला कपडे पण नव्हते रात घालायला. बरच शाळेत जायला सामानण नव्हतं राहत एवढं. ती जे भेटल जास्सत जास्त भेटल कोणाचं उरेल वगैरे राहायच जाऊ द हे गरीब आहे. म त्यांच्याकडन घ्यायची माझ्याकड आणि काम धुनं भांडे करायचे वगैरे. आणि त्याच्यात तिने तिच करियर केलं म्हणजे त्या कॉलेज व पण जाय सकाळी. अकरा ते बारा जायची अकेडमी करायची पर तिथन आली का लोकांची धुन भांडी. करा त्याच्या जे पैसे भेटतील ते स्वतःचे शिक्षणासाठी. ते लाव आणि तिला माहित न होतं आपल्या आई वडलांची परिस्थितीगरीब आहे.. ी यांच्याकडे एक रुपय पण मागू शकत नाही का बर खायला पण एक टामच अन्न घरात राहत नव्हतं. म्हणजे एवढी वाईट वाईट परिस्थिती होती मग तिच काय झालं तिने म्हणजे. स्वतः रोज रोज रोज रोज कामाला जाणं कॉलेज वगैरे. मग पोलीस भरती निघाली तनी त्याच एक्झाम दिलं. मग तिचा रिझल्ट लागला ज्या वेळेस ती घरी बसलेली होती ते अकॅडमीची सर्व. वगैरे अस ब ते आय म्ह तू फेल झाले की खूप रडली. खूप रडली मग. खूप माज म्हणजे खूप कष्ट केले असं वाटत ना माणसाला खूप राहिले.. का सक्सेस नाही झाली ब अस असं तिच्या मनोमन झालं. बर वाटलं पण त्या सऱ्यांनी गुलालाची पिशवी काढली तिच्या. अंगावर टाकले ते घरात तिला इतका आनंद झाला तिचं डायट मगन सुद्धा मावत नव्हतं. म्हणजे इतकं काहीतरी प्राऊड फीलल झालं ति लको माझ्या कष्टाचं मला काहीतरी. होळ भेटलं प माझ्या आई बापांना पण हो माझ्या आई बापांना मी. त्यांना दोन पैसे पण देऊ शकते किंवा घर. पण चालू शकत त्यांच असं तिच्या मनाला खूप खूप चांगलं वाटलं तिच मग तिच जे करिअर घडवणारे पण असतात. पण काही न घडवणारे असतात मत केले तर खूप होईल.
हम्म जर मेहनत केली ना मनापासून तर माणसाला आहे ना शून्य पासूनी वरतो.
हो म्या पसंद पण वती. बरोबर आहे हो जिद्द पाहिजे जिद्द असत.
जिद्द राहिले ना तर माणूस सकाळी लवकर उठून बी अभ्यास करू शकत.
हो मग ती तिथच करायची सकाळी लवकर उठून करायची कॉलेजला जायची प त्या. ेड म करायची लोकांचे काम पण करायचे. प्लस तुम्ही सांगते ते रनिंग वगैरे करायला किती ताकद लागते. चांगा बरं राऊंड वगैरे काढायला त्याला खा
तु रनिंग
द ह आणि दम लागतो नाही आपण साधं झालं तरी दम लागतो तेव्हा तिला एवढ्यात एवढं सगळं करायचंय परत राऊंड पण चांगलं काढायचंय राऊंड मार्क पण चांगले भेटले पाहिजेकडं पण चांगले भेटल लेखी पेपर मध्ये पण चांगले भेट पाहिजे म्हणजे खूप मेहनत कराव लागते ना मग तिला ते भेटलं तिला खूप आनंद झाला मी पोलीस झाले बॉम्ब हो मेहनतच फळ भेटलं पण त्याच्या मागे खूप कष्ट केले होत
हो कष्टाशिवाय फड नाही ना मग
हो कष्टाशिवाय तर काहीच नाहीय मग आजकालच्या मुलांना फोन ज्यांना गरीब परिस्थिती आहे ना त्यांना जाणीव ह आई वडिलांची एक एक रुपया कसा कमवायचा असतो कसा लावायचा असतो आणि ज्यांच्या घरी पालकांकडे पैसे वगैरे ह जी शिक्षकांची मुलं म्हणा किंवा सरनीसवाल्यांच म्हणा त्यांना माहिती आहे आपल्याला रोजच्या महिन्या पप्पाला पेमेंट होतं आपण जे मागितलं ते हाऊस मस सगळी पूर्ण होती बरोबर ठीक आहे नाण जे गरीब वर्ग राहतो त्यांना नाही ना करता येत ह्या गोष्टी त्यांना जाणीव राहते खूप जाणीव करते आई वडिलांची खूप केअर पण करतात आणि आता हल्लीचे मुलं हो ठीक आहे
चालेल तई धन्यवाद आ
हो धन्यवाद
हॅलो, हॅलो धन्यवाद ताई
धन्यवाद, धन्यवाद